हॅलो.
हॅलो
ऐकू येते काय.
हा याय लागले.
काय कराल आज?
काय नाहीय बसलय बघ पाणी आलंय पाणी भराय चालंय. हम्म
हा हा ह मला वाटलं. एका आमातस काय का आहे काय नाही बसलोय मी पण.
हा
म
मममी करायला स्वयंपाक प अजून जेवायचं आहे, तुमचं झालं स्वयंपाक?
आमचां पण जायपाग मम्मी करायला झालं की जेवायच.
हम्म मग काय बनवायला स्वपाक मध्ये जेवणमध्ये?
काय वांग्याची भाजी, भाकरी
हम्म
मटकीची आमटी.
ह
हम्म त जा
आमच्यात काय बनवलं काय माहिती मी बघितलंच नाही काय बनवलं.
हा मग काय चाललं आणि?
काय नाही आत्ता झोपून उठलय. कंटाळा आलाय जरा. सकाळी मेकअपच्या ऑर्डरला गेलेलो लवकर. मग तिकडनं आलोय मगाशी सात साडेसात ला.
हा
कंटाळा आला म्हण झोपलेलो ते आत्ता उकलो. सकाळी मी चार ला उठलेलो साडेचार पावुणे पाच ला गेलेलो की त्यांच्या घरी.
एवढा लवकर?
होय मग तिथे एंट्रीचा लूप करायचा होता.
हा
खपरीला राहत्या ती पोरगी तिच लग्न होत. तर जयसिंगपूरमध्ये
हा
माय
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो